हॅलो.
हा येतोय आवाज.
हो हो येत आहे.
हा हा बरं आहे काय ताई?
हो छान तुम्ही कशे आहेत?
मी पण बरे आहे बघा आणि काय काय चाललंय मंग?
काही नाही चाललंय नेहमीच आपला. ब्लाऊजचा काम आपलं आहेत अर्जंट आता चालू आहे शिवत बसलेय हम्म.
बरं तरी म्हणजे आहेत ना कस काय नाही आहेच की आपलं रेग्युलर काम चालू आहे.
हो ना मुलं कशी आहेत?
मुलं ठीक आहेत बरे आहेत सगळे.
हम्म मी पण छान तुम्ही देणार होतात ना ब्लाऊज मला.
होय देणार होते खरं मला यायचंच झालं नाही तिकडं तुमच्याकडे.
अच्छा
आता यायचं म्हंटलं खरं काय वेळच मिळना बिझी शेड्यूल असल्यामूळं.
बरोबर ता ता ता पाऊस पण चालू आहे ना.
होय.
पाऊस आहे का तिकडे?
आता दोन दिवस झाले नाही इकडे.
हो ना आमच्या इकडे पण नाहीये.
हा हा ब्लाऊजचे मग कसं चार्जेस तेन कशे आहेत काय जरा सांगता काय?
हो कटोरी ब्लाउज त जे आहे त्या चार्जेस आता ऍक्च्युली अ ऐंशी रु पये तरी मी घेते पण आता थोडसा तर चालू आहे शंभर पर्यंत करणार आहे.
अच्छा हा.
आणि जे फोर टक्स आहे सादा ब्लाऊज त्याचे साठ.
होय बरोबर. चालतं म डिझाईनचं ते आणि लेस ते ते आणि चार्जेस वेगळे ना सगळे. हॅलो.
प्रिन्सेस कट असेल हॅलो.
हा हा हा हा ये
प्रिंसेस हां. प्रिन्सेस कट असेल त्याचे वेगळे चार्जेस आहेत. म्हणजे सादा विदाउट अस्तरचा.
हा.
हम्म त्याचे फक्त दीडशे रुपये घेते विदाउट अस्तर आणि अस्तर घालून असेल तर मग अडीचशे रु .
अडीचशे रुपये काय बरं बरं.
हम्म.
चालेल मग. बघू आहेत आता दोन तीन साड्या टाकायच्या, ब्लाऊज पण आहे तुम्ही पिको फॉल पण करताना.
हो हो पिको फॉल पण आहे. तर त्याचेपण चार्जेस साठ रुपये ठेवले आहे आत्ता.
हां.
हम्म.
हम्म बरं बरं.
ते ब्लाउजला काय एक्स्ट्रा काय, तुम्हाला हवे असेल तर मग काय त्याच्यानुसार दहा वीस दहा वीस रुपयचे लावते चार्जेस.
बर बर. चालेल मग, बघू मग आले ना तिकडं ताईकडं त्यावेळेस मग, दिन तुम्हाला शिवायला ब्लाउज मग.
हो हो चालेल.
हा हा. आणि काय मग, म्हणजे कस्टमर तेन आहेत ना, तुम्हाला ब्लाऊजसाठी चालत असेल जोरात?
अ फार काही नाही एवढं, पण आहे. ब्लाउजच आहे आणि विथ त्याच्या विथपण दुसरं वगैरे घेते ना मी, रजई वगैरे पण.
होय.
हो हो आता मी अ आता मी जस्ट एक एक महिना झालाय, रजईचा कोर्स केलाय.
होय.
हा, मग ते पण चालू आहे माझं. आताच हा दोन रजई घेई म्हणजे मी ठेवल्यात, विक्रीला पण ठेवलेल्या आहेत.
हा हा.
हम्म, तुमचं पण आता असंच मी
काय हे आणि आम्ही जर का स्वतः म्हणजे मटरेल दिलं, तर मग ते कसं आहे?
बघा आता विक्री माझं तरी मी जी सिंगलची आहे, ती मी बाराशेने लावलेली आहे. विक्रीला.
हां.
हां सिंगल आणि तुम्ही जर या सिंगलमध्ये तुमचं साहित्य जर देत अस असाल, मग मी फक्त माझे पाचशे रुपये चार्ज करणार त्यात.
पाचशे काय?
हो.
हा हा. मग तुमच्याकडे आहे ते, म्हणजे क्वालिटी तेन हाय का व्यवस्थित सगळे?
हो हो क्वालिटी आहे हो. हो हो, आता सध्यातरी अ पुढच्या कस्टमरवरती आ आहे, की त्यांना साडीमध्ये हवी आहे
की परत वेगळं फ फॅब्रिक हवं आहे, जसं की आपण जसं ब बेडशीट यूज करतो ना आपण
हम्म हम्म हम्म.
हा म साधी बेडशीटमध्ये कॉटन घालून जर हवी असेल, तर मग ठीक आहे. मटरेल आणून पण मी देतो करून, तयार करून.
अच्छा, चांगलं आहे की मग हेपण. ते पण शिलाई पण आणि हे एक्स्ट्रा भारी काम आहे मग.
हो हो, मी तेच म्हटलं तुम्हाला. ती तुम्ही देणार होता ना ब्लाऊजचं तुमचं काय झालं, परत कॉन्टॅक्टच नाहीये ते.
होय आओ, मला यायचंच झालं नाही तिकडं. त्यामुळं मग नाही राहिलं माझं द्यायाचं नाही आणि आहेत माझ्याकडं आता तीन साड्या. दिन आता तुम्हालाच देईन ते. आणि काय म्हणताय मग, बाकी सगळे कसे आहेत घरातले?
छान छान. मस्त आता मुलगा एक
तुमच्या
माझ्या घरी माझा मुलगा, मुलगी हे आणि मी चौघं आहोत.
हा हा, मुलं मग मोठी आहेत काय बारकी हायत?
अ हो, मुलं मोठी आहेत.
अच्छा.
अ मुलगा इंजिनिअरिंगला आहे.
हां.
हम्म आणि मुलगीपण इंजीनिअरिंगला आहे, मेकॅनिकलला.
होय मग कराडला आहेत, काय कुठं बाहेर आहेत आणि?
नाही, मुलगा माझा डी वाय पाटीलला आहे.
हा, कोल्हापूरमध्ये अच्छा.
हा. आता फक्त इंटरशिप करिता पुण्याला गेलाय तो. तिकडेच आहे तो आता वीस दिवस झाले आणि मुलगी माझी इथेच आहे कराडमध्ये. डिप्लोमा कॉलेजला सेकंड इयरला.
होय, हा म्हणजे मुलं मो ठी आहेत तुमची काय मग. होय म्हणजे मग कसं आपल्या कामासाठी पण वेळ होतोय ना, मग द्यायला येतोय प्रॉपर आपल्याला. मुलं लाहान असले की, मग लय प्रॉब्लेम होतात.
नाही, खूपच काढलेत ना ते नाही छोटेपणात पण खूपच त्यांना घेऊन सगळं हँडल करणे थोडं अशक्य होतं पण ठीक आहे, आता देतो वेळ.
तेच की थोडे दि
एक्स्ट्रा क्लासेस वगैरे सुरू केल्यात मीपण.
हा हा. हो पाहिजेच ना काहीतरी आपलं आणि कसं आपल्यात म्हणजे ते आहे तुमच्यात कला ती. त्यामुळे काय लगेच तुम्ही कॅच करत असतीला, सगळ्या गोष्टी.
बर, तुमच्या घरी कोण कोण असतात?
माझ्या घरी मी, मुलगा, मुलगी, आई.
अच्छा छान.
आहे मुलगा आता बारावी झाला. मुलगा बारावी झालाय, मुलगी दहावीत हाय आता.
अच्छा.
हम्म हम्म.
तेच ना मुलं शिकतात म्हणल्यावरती, आता काही नाही आता थोडसं तसं वाटतं ना स्वतःसाठी वेळ द्या
स्वतः साठी वेळ द्या होय आणि गरजेचंच आहे हो. आणि हेच आहे ना आपला पिरियड की आपण देऊ शकतोय वेळ. नंतर काय आणि दहा पंधरा वर्षानंतर वेगळंच असणार आहे सगळं.
खर खरं खरं आहे ते.
तेच की, त्या वेळेस मग नाहीहो होत. आपल्या ज्या काही राहतय ना गोष्टी, आता तुमचंच बघा. ही कला आहे तुम्ही शिकताय, प्लस आणि त्यातून कमवताय पण तुमचं तुमचं. इंडिपेंड हाय ना तुम्ही. त्यामुळं मग ते आपलं आपलं पण भारी वाटतं.
भारी वाग भारी म्हणजे कसं स्व स्वतःच असलं पाहिजेलो.
हकाच हक्काच असते ना स्वतःच असलेलं. काही म्हणजे आपण ते पैसे आपण आपल्या फॅमिलीसाठी म्हणा माहेरसाठी पण आपलं वापरू शकतोय घ्यायचं असेल काय असेल. असतात किं ओ किती गोष्टी असतात ना आपल्या.
हो भरपूर अशा काही गरजा असतात किंवा खर्च असतात किंवा ठीक आहे पण एखादी गोष्ट आपल्याला आवडलीय बाहेर मंग ती सारखं मग मिस्टरां वरती अवलबून राहण्यापेक्षा आपण स्व
हो आपो आपण घेतलेलं बरं असतं ते.
हां
त्यांना पण लोड येत नाही आपल्यामुळं आप आपला पण हातबार लागतो त्यांना.
हो आणि असं काय आपण वेगळं करतोय का त्यांच्याच संसाराला हातभार आहे.
संसारासाठीच तेच की.
आणि छान असं म्हणजे हे होतं संसार पण आपला कस इकडे तिकडे काही नसल्यामुळे छान
सेट झालेला असतो संसार पण.
होय. मग तिथं तुम्ही जवळच राहता का गावातच राहताय ना तुम्ही.
हो हो गावातच अगदी जवळ.
हां हां बरं बरं. बघू आता आलेय ना एकदा येणार आहे ते इकडे? त्यावेळेस मग देईन तुम्हाला ब्लूज शिवायला.
हो हो चालेल.
आणि जेवण वगैरे झालं?
हो मगाशी केलं मी ऍक्च्युली आज मी वडे बनवले होते.
होय काय कशाचे केलेलं मग आज?
असतेस शनिवार आहे ना गावचा बाजार असतो. नाही नाही.
हा म्हणजे ह्याच्यासाठी विक्रीसाठी पण? अरे वा हां.
आपल्या आपल्याला खाण्याकरीतं वडापाव.
हाव बरं आहे की मंग. होय चेंज पाहिजेच हो आठवड्यातून एकदा आपल्याला. रोजचं तेच तेच होते फॅमिलीला पण चेंज.
हा त्याकरीता आणि बाजारातनं असं आलो कि सुगंध सुटलेला असतो.
होय. तेच खा आपल्याला पण वाटतयस मग करावं आणि.
हो म्हणजे काय.
अंत विकत आणलेलं कसं तेवढंच ते एक दोन खावा आणि बसा असं होतंय, आपण केलं की मग जेवढं पायजे तेवढं खाऊ शकतोय. होय ना, तेच की. तेच की. आणि मग आ
पट्यावे नाही पाऊस वगैरे नाहीये आता आज तर कडकडीत ऊण आहे.
हा इकडं पण तसचं आहे कालपसून पोस काय आलाच नाही ऊन मात्र आणि उन्हाळ्यासारखं चालू पड पडलंय आता.
हो ना.
हम्म. आता त याले आले ना नेक्स्ट टाईम मी, त्यावेेळेस मग नक्की तुमच्याकडे ब्लाऊज टाकेन हां. ब्लऊज, साडी सगळेच आणि ते रजई चंपण बघू तेव्हा. जर पसंत पडलं, तर घेईन मग तुमच्याकडूनच.
हो हो नक्की.
ठेव ताई मग फोन, करते पुन्हा आणि. हां बाय, हां बाय.